तरी कंट झालां
अरे बारां मिनटांनंतर ऑटोमॅटिक कंट होतयं.
असयं आहे व्हयं.
हम्मं बारां मिनटांच लास्टं निमिट हांय
हम्मं म्हणजे आंता आपल्या तीनं झाल्यांत नां कायं दोन झाल्यांत
तसं तरं तीनं झाले कारे एक तरं तूं पन्नास सेकंद नंतर ढवळून एक मिनटं पणं तूं थांबलां नाहीसं
तसां आहे कां हं हं हं आई चुकलं मी म्हणाले की नाहीं चारे तरफचे से लंग रे की नाहीं क्यां बोलां मसमे बोलं व्यक्ती नाहीं बोलं सकतां व्यक्ती नाहीं करं सकतां इसं मे
हम्मं
रेग्युलर कॉल होतां तरं मी सं बोग कायं म्हणतांत बोलं देतां परं इसमे कुंछ बोलंही नाहीं सकतां मे असं बांधून ठेवले यां ऍप नं मलां.
कायं करायचं जामुंन पिवां कायं निवांत देऊंया
हं हं हं जामुंन
हं हां हं
हं कायं सांगू तुंला जामुंणच नां त्यांच्यासाठी पणं पैसे नाहींत जामुंन सांठी पणं कायं सांगू तरं जेहेर पिने केलीये पैसे नाहीं तूं जामुंन की बांत ते करं हां तूं है उसके लिये होशर आहे तो हं
नाहीं रे आंरू मरतां मी समांना आले होते पुण्यांला जायचं म्हंण जरां पैसे बिसे जे साठवाले संग सगळां खर्च आणि वर्णन एक्स्ट्रां झालायं मी मी गणित लावतं बसलोय माझ्या एवढं कसं कायं पैसे आलेत
हॅलो पैसे आलं तुझ्यांकडे
कायं झालं ह्यांचं नाहीं रे ह्यांचं नाहीं भैरं नां रे मी विचांर करोय मंग माझेकडे कुंठून पैसे आले आहे एवढां
बाहेरं पैसे आले तुं तुलां
मलांच विचारांयलाय एक मिनिटं एक मिनिटांत मित्रांचा फोन आलांय
भार्या व तुझ्यां भांना पैसे यांलेत चांगली गोष्ट आहे करां करं करं पैसे कमंव काय करतोस बघ. चांग हॅलो.
अ दीदे फोन आलता त्याचा. चालोय. फोन आलता. फोन आलता. हॅलो. अ. कॉलेज पण बघायला चालोय. काय झालं रे?
दहा मिनिटं थांब. होऊ दे.
हे नाही नाही कटकून करणार हाय.
ए क्या बोल अब मे. सबदी नाही निकल सकता.
मुह पे आ रहा. पर बाहर नाही निकल रहा.
हम्म.
तो इसपर्यंत थाब बाबा. हे झालं. अरे तो आठ मिनिटं राहिलाय फक्त. त आठ मिनटात तो काय तुझ्या घरापाशी येणारे व्हय?
हे मी जातो आता बोलू म्हणालोय.
जाता जाता बोलूया म्हणालास होय?
ह.
हम्म चालत. हे झालं की मग संध्याकाळी भेट. हॅलो.
तू कनेक्ट कर. हे झालं की मग संध्याकाळी बोलूया. कारण मी पण घुसण्याला कॉल करतो. नंतर.
म्हणला परवा दिशीच हे रे?
काय?
हॅलो.
हा.
परवा दिवशीचा, आवाज आलाय काय माझा?
ह यालं यालंय.
परवा दिवशीच नाही विसरलंचरत अ काय सांगलं.
आसू ते राऊदे सोड. परवा दिवशीच काय बोलूनच नकोस. पुढचा विषय काड.
हे थांब तुझा खासफूस खासफूस खासफूस आवाज आलाय.
माझं नाही तुझ्याच खासफुस यालाय.
काय आल?
माझा नाही. तुझंच आउटसाईडचा बॅकग्राउंडचा आवाज यालाय.
अरे्लूटूथ घातल रे. म्हणुन खासफूस खासफूस आवाज यालाय.
हा हां म झाला का आता व्यवस्थित?
हम्म. आता आले का?
हो याले याले.
हम्म.
आता हे झालं की मग नंतर बोलूया सोडं. कारण मी पण एकदा भुस अरे हे झालं की नाही कॉल?
व्हय व्हय.
काय बोलूया? कारण मला पण भूषणला एकदा कॉल करून विचारतो. काय करायला?
तू कधी पर्यंत येनारेस पण घरी? सहापर्यंत?
ए कुठन?
कोल्हापुरात न.
नाही पाच ला आता त्यांचं पाच वाजेपर्यंत आहे मग सहा वाजेपर्यंत मी काय करू रे तिथं.
आरे यायला एक तासबर लाणार नाही का पाचला म इथ टच होणार आहेस.
हा हा बरोबर बर सहा हा सहापर्यंत. हास म्हणालायस होय तू मला वाट
हा! हाय मरदा आजचं वीस तारीख हे कम्प्लीट कराय पाहिजे ती डोक्याला लागलेली नाही ती.
हूं ते पण हाय सोडा आज कम्प्लीट करायला पाहिजे. असं मला काय वाटल आपण नको ते गोष्टी बोला. ऐ का मला असं का नको ते गोष्टी आपण बोलालो ते काउंट करणार काय तो.
ते नाही सगळं काउंट करतेय फक्त आपण शांत बसलोय की काउंट करत नाही.
तस आहे व्हय तू असं म्हणलेलंस ना. मी काय म्हणाल तू असं म्हणालतास ना, की बा पॉईंट पॉईंट काउंट करतोय तो म्हणून.
काय झाल?
मेन मे मेन, मेन पॉईंट काउंट करतोय असं बोललेलास ना म्हणून बोललो मी.
मेन मेन पॉईंट नाही हा अरे ते त्यांच्यासाठी यूज करत्यात रे. म्हणजे आपलं बोलण्यातला आहे की नाही आता समज एक न वेगळा वर्ड आपण वापरलो.
हां!
तो तो वर्ड आहे की नाही तेनी तो घेत्यात आणि कधी आपण चॅटजीपीटीसंग बोलत नाही काय. आणि चाट जी पी आपल्या लँग्वेज मध्ये होण्यासाठी का नाही म्हणजे फ्री होण्यासाठी. आपल्या लँग्वेज वापरते येके वर्ड रे फक्त. आता जे आप आता जे आपण बोलालोय हे सगळ चॅटजीपीटी ला माहिती असतय.
झालं मं असं बोलायचं रे मग, मी तेच विचार करत बसलो आता. काय टॉपिक घेऊ, काय टॉपिक घेऊ, काय टॉपिक घेऊ, म्हणून. मी लिस्टच काढणार होतो माहित्या का टॉपिकचा हा. मी लिस्टच काढणार होतो टॉपिक च.
हे कालचं आलतय काही विषयने, आहे बोलायला काय रे मर्दा आपण साध कॉलवर काय त आपली शब्द असते ती तेवढं फक्त इथं बोलू शकत नाही एवढा प्रॉब्लेम आहे.
तेच ना आपले शब्दच बोलू शकत नाही या. मबा हे वेळ कधी जाणार रे मला असा कंटाला आला आता यो वे.
अ तू टास्क म्हणून बोलु नकोस रे, तू टा स्क म्हणून बोलालायस म्हनु तुला अस ते कंटाला आलंय माला पण पहिला तसच झालेय म्हणून
होय!
आर दाहा, दाहा दिवस थांबलोय, तू टास्क म्हणून बोलू नकोस फक्त अ राजकारण न ते हे तेवढ नको.
हूं राजकारण काय इथं.
बोल! फक्त टास्क म्हणून विचार करून बोलु नकोस रे, हे टास्क काय बाबा हे कराय पाहिजे. काय काय झालं?
जंतर मंतरला जाऊया.
जंत्तर मंतर आजच आहे रे आन्ना.
हा! डोरेमणच काय ते. आम्ही कुठे ते वाईटं बो आम्ही कुठं चुकीचं बोलालो फक्त जंतर मंतर बोललो रे मी.
ते झालं की त्याच झालं असं होत रे.
हम्म काय हम्म हम्म काय विषय आद्या ने कॉल केलता तुला?
आद्या नाही रे मला काय कॉल करणार दे आता.
होय मला परवा काल कॉल घेता सांगालता आमज असं बिझनेस मीटिंग आ ब आ रेने आल्यावर म्हणालता.
भावा त्याचा आता मला बास झाले बिझनेससाठी मपण बोलवते घंटा काय बोलत नाही.
होयच के मी
आणि ते सोडते आणि ते पल्लवीचच नाव पल्लवीचा विषय काढते ते.
तेच रे अरे मी त्याला विचारलो काय कि माझ्याशी बोलालता मी बोला मग झाला काय तुझ्या पल्लविशी बोलून झाला बोललो. काय का अजून बोलायचं बोलाय चं म्हणला मग तो मला अरे नाही रे सकाळपासून कंटिन्यू आतापर्यंत बोलतच हो तो मगाशीच ठेवले तेजा जर फोन म्हणला. आता तुझ्या झालं की मी परत तिच्याशीच बोलणार आहे म्हणाला ये अरे
अरे ते लय हूशार आहे. अरे लय लय म्हणजे लय हुशार आहे ती.
हम्म मी म्हणलो त्याला हे भावा बघ काय पण करायचं असेल नाही विचार करूनच करत जा नंतर आंगले टेबाग म्हणलो मी त्याला.
माळलं टेशन अरे ते म मला सांगतोय आल्या ते आल्यात परत का करना नाही याऊ ने आठ दिवसांना नवीन दिसतेयस की आम्हाला.
हम्म तेच ना तसच असतं त्याचा.
काय एवढं शेवढं पण नेऊ दे म्हणजे झाल्या.
हम्म तेच म्हणलो तुम्हाला म्हणला बाबा . तर व्हॉलीबॉल म्हणालता मी म्हणलो वय वय हेच असणार तुझं लस शेवटच.
काय नसे अरे बाकी काय नाही त्याच वय बघ की . तेवीस चोविस वय झाली त्याजा आता. तेवीस चोवीस वय आहे मरदाक काय तर कराय पाय रे.
हम्म मम मी मला काय मग मग मला पण नाव ठेवत असेल कि तू तर.
नाही रे नाही कामला जातोयस. . त विषय चालते रे. काम करणार आहे बाकी न हो ती करणामध्ये काय करतोयस तु?
हम्म करायला गेलोे गे अ काय डॉट डॉट बनून येतोय काय मी? .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
अरे ते डॉट डॉट बाव टोळा ते पडतोय रे मी. .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
समजे का तुम काय तुझा आवाजच येईना बाकीचाच आवाज आलाय तुझा
का त्या तुला नाही वाटत सायडली म्हणत
काय?
आज म्हटलं म्हणून झोपलाच नाही वाटतं
होय झोपलच नाही मी मोबाईल बघत बसलेलो.
हा हा मर्दा मी पण सकाळच्या निघत जात तिकडं जा असं चालूय रे जरा त्यामुळे विषय झाला नाही तर तुला सकाळी लावणार तो आणि ते लयात ले दोन तास लयत ले आहे बघ माझं
हम्म अरे तू कॉल केलतास की नाही मी त्यावेळी त्यांच्याशी इंटरव्यू द्याल तो म्हणून मी कॉल उचललो नाही तुझा नाही तर उचललो असतो.
तु पण इथं नाही म्हणून मी पण काय फोन लावल नाही लय
नाही नाही इंटरव्ह्यू मध्ये होतो. इंटरव्ह्यू मध्ये होत म्हणून आणि म्हणजे त्यांच्या कसं माहिती आहे काय वेबसाईट मध्ये वेगळंच टाकल्यात आणि तिथं जाऊन बघितलं तर ते वेगळंच आहे त्यांचं
होय
मग रिपोर्ट केलोय बाबा मी वेबसाईटमध्ये
हा बरं केलास
राग आला मला रिपोर्टच केल मी डायरेक्ट सांगितलो तुमचं काय वेबसाईट मध्ये वेगळं टाकतात तिथं गेल्यानंतर वेगळं सांगतात तिने असं बोललो मी तिथं स्क्रिप्शनमध्ये
ते नव तु जातना कोणा
काय झाला?
रेडकोट घेऊ जा पाऊस ते यायला इकडं
पाऊस यायला?
होय
सकाळी मी पावसाळतच गेलतो.
आरे रेनकोट ते घेऊन जा म्हणालो आहे मी
नाही आहे रेनकोट माझ्याकडे तसं भिजत जाणार आहे.
काय रेनकोट नाही?
नाही ये
आणि मग ते परवा घातला नव्हतास अरे होय बारीक लागलाय. मी पण मला टोपी आणलो नाही जॅकेट राहू दे सोड जाकेटने काय होणार आहे.
हम्म हम्म बघतो माझं पण आता
बघतो
कॉल करतो होय होय घेऊन जातो चालतंय झाला आता बारा मिनिटं झाले की कट होतेय.
किती मिनिटं झालेय अकरा मिनिटं आरे बारा मिनिटं थांबण्याचं कारण काय हे होते रे अ म्हणजे एक दोन मिनिटं आपले कट होत आहेत त्यात कसं बी
असं होय थांब मग राहु दे बारा मिनिटं राहू दे हा असं होय हम्म गणित गणित, अच्छा गणित लगाते होते तोम?
हा
मॅथमॅटिक्सि लीयाथा क्या तुमने?
बहोत अच्छे से आता है
अच्छी बात है, अच्छी बाात है
झालं वाटतं झालं, पंधरा सेकंद राहिल्यात
हम् पंधरा सेकंड राहील्यात काय तर बडबड कर बाबा
झाल्यावरत तुला नंतर आल्यावर मला फोन लाव मग हो लावतो
हां हा चालतय चालतय
हा
अरे! काय?